हो.
हॅलो बोला
हॅलो आवाज येतय का?
हो.
काय चालू दवाखान्यात आहे का?
काय नाही व्यवस्थित सगळं.
हा का आज पेशंट नाही का?
नाही ना झाले आता झाले.
ब त जा
हा.
बसत तर गमला कुठला
नाही ना आजून
ते काय झालं त्या तिथलं
चालू आहे अ प्रोसेसिंग मध्ये
झालं नाही ना?
हम्म.
काय म्हणण त्याला सांग
काय माहिती काय बोलत नेमकं काही सांगत नाही मोकळ
नाही.
अ ह
मध्यस्ती काय सांगत नाही?
नाही ना.
हम्म. डॉक्टर काय म्हणता आज नाही का डयुटीवर?
बाकी सगळं मजेत ड्युटीवर आहे ना
आर तुम्ही जायचं ना मग शेगावला.
नाही ना इथं कोण थांबेल मग.
मग.
त आजा होता ना.
आज्या झोपळा होता.
दोन दिवस.
आ!
दोन दिवस.
हा धोंड्याला गेला होता धोंडा.
त्याचा कुठे धोंडा आहे जमला काय कुठला.
मामा नाही का त्याचा.
मामाने काय लावले.
त्याला मामास गीता.
हा
काल निघायचा होता तिकडे.
मराठी प
ओके ओके. बस आवड कामे. ह
आमची मा आमची मार गोलूीऊ. काय करत काय पाहिजे काय सांगायचं ना. हा.
तेला मला झोपून घ्या म्हणा शांतपणे.
ना तू कुठे गाडीवरलेला आहे.
हो.
दत बढ होे ना.
नाही नाही. ह काला म काल हम्.
त जाईल उद्या परत नदीवर. आबा साहेब कुठे गेले. आबा आबा
ड्युटी दोन दिवसचे ना.
हा
मला वाटलं तुम्ही गेला ना.
नाही ना हॉस्पिटल ला कोण जा
हो बर डॉक्टर का डॉक्टर सुु्टी घेतात आप
नाही ना एमडी एमडी सर्जरी आहे डॉक्टर.
का फिरू दे.
हा
डॉ
हा
आ त्यांनी धोंडा लावला डॉक्टरला का त्याच्या दाजीला.
बाजीला हि दिला, डॉक्टर ला दिला
हा.
हं!
जाता का डोंगरावर
आह्
डोगाच्या मावशीचा परत फोन आला होता.
नाहीय नाही.
नाही का?
नाही... काही रिस्पॉन्सच नाही.
नाही.
अह्
म मग का सम्या आणणारे?
त्यांना मोठा घराणं पाहिजे, त्यांना गव्हर्नमेंटमधुन जॉब पाहिजे.
होय. होत जातेल ते पण, आपल नाव नाही का मग
आवड कशी येतीे आवड?
खुश आहे ना पण तिथे तेवढी गव्हर्नमेंटमधुन
आं
हुशार आहे का? पण त तेवढी म्हटलं गव्हर्मेंट साठी
काय मी ज्यादा हुशार आहे का नाहीय सांगता का?
हाहं असं बोलण्यावरून छान बोलता सांगलंतचं ना विचारा आहे का नाही?
ह हाय बर्‍यापैकी
बराय तिकडे येत नाही. येत नाही का खाण्याला?
हा आत्ता आली होती मागच्या हप्ताला
हा होय.
ना.
स्म
रिझल्ट घ्यायला का ती दहावीला.
काय माहीत होती काम आहे. का इकडे
नाही.
काय?
अर्ध एक तासात लगेच रिटर्न
गाडी का तिच्याकडे? का रिक्षान?
पप्पा सोबत
पप्पा काही सोडत नाही वाटत तुला?
हं सगळ्या जागेवर पप्पा
इथंच आहे ना दोन तीन दिवस राहत नाही का सुट्टीच्या दिवशी तलाव जवळ आहे जावून
आधी यायची आता नाही येत. बिजी लोक येत ती.
हं! त्यान कॉलेज संंपल ना आता लास्ट ईअर होत ना
महिला अडमिशन घेऊन राहिल्या कुठंय तर आजुन
हअं
डिग्री साठीच
हं!
मळअस कोणत्या तरी गावात
बाहेर आवका?
ह. अक्का साहेब कुठे गेल्या?
आक्का साहेब त्यांच्या नातीला खेळवत आहेत.
ह त्यांना भारी ड्युटी आला.
थकून गेले. ते म्हणताय आता तुम्ही जा.
हा कंटाळा आला वात त्यांना?
आता म्हण नाही म्हतार हम्. द आम्हाला बी जायचत
कुठं?
हम.
रिटन?
हम. झाले ना तीन महिने. काय नाही, अजुन एवढ पण
हा का?
हम्म.
आम्हाला काही जाता येणार नाही पुण्याला. आम्हाला जायचं होतं पण आमचे मॅडम नाशिकला आले आता.
हो का?
हम.
नाशिक चालूच
नाशिकला राहता का मग.
नाही पण, मग पुण्याला कॉलेज ला होती ना ती? का नाही, जॉब करत होती ना?
नाही, जॉब नाही कॉलेजच.
मग आता नाशिकला जॉब करणार आहे?
म अजून दोन वर्ष बाकीय. आता एक्झाम झाली ना? मग आता सुट्ट्या लागल्या व एक मंच मग आता नाशिकला.
ये ना गणपतीमध्येे तु पुण्याला. गणपती यायला आता किती राहिले. तीन महिने दोन महिने? सप्टेंबर महिन्यात आता ना जुलै चालुहुन गेला. जुन त संपत आला. एकच महिना दीड महिना.
बरं-बर याव लागेल तोपर्यंत ते जोडी येऊन जायल तिकडे.
हा पाय. आ ज
म्म?
आज्याला घेऊन ये.
आजय ला घेऊन जाणं, आवगड काम.
जाव
बरं. नंतर मग ते रोहिन्या कडे जाऊन येऊ. दाजीकडे जाऊन येऊ.
अ नाही ते तिथून जवळच येणारे. वागलीथ माझ्या घरापासून जवळ येत.
हा ग?
हो. माझ्या घराजवल तू उतरशील का?
हो.
तिथूनन त्या खराडी बायपास पासून, आधी तिथं वाद्योली लागत मग म खराडीबयपास लागत.
आा
हो मगर मा
याव लागेल मग गणपती पुळे
नाही ब
अंतर जास्त आहे ना त्यामुळे येउ वाटत नाही
कायलास
अंतर अंतर
ह य तर न असनी मी बी आता गाडी बि करणार आहे बसून जा सोप नाही त्रास ट्रॅव्हल्स मध्ये आरामा तुन जा एसी क
तरी तीनशे किलोमीटरच्या आसपास आहे
ह
जास्त
ण कर
साडेतीीनशे
ु येत होते माझ्याकडे अजून आलेले नाहीत सांगायत अ् चांगायत गोष्टीने आहे आणि कलाच्या गोष्टीने आहे तुमच्या
मी आता यावर लागणार आहे
ह्
आता आमची आमची तिकडेच आहे ना सासर वाडी तिकडेच आहे आमच्या आला
ह काय नाही त सासरवाडी क
ह
ह
आम्हाला उद्या जायचंय आम्हाला उद्या परवा अठरा तारखेला जाशीी हम्म बॉम्बे ना का
बॉम्बे खता
हम्म
तू माग इन्स्टा ला फोटो टाकला तर तच आहे ना
कुठे हा तेच तच
हम्म अस स्पेशल फोटो पाठव आला एखादा
स्पेशल फोटो डिलीट झाली त्यामुळे गडबड झाली आता जाणार ना परवा काढून निलाल फोटो
हो बाकी मामी च काय लू
आणि मजेत काही काम धंदे नाही त्यांना खायचं आणि झोपायचं
तट
पाणी पडाव नाही तोपर्यंत कामा लागणार नाही
हा एक महिना पाव सा ळा लेट आहे ना
हा एक दीड महिना
ब हम् दो आधच मास म लेट पावस तब्बेत व्यवस्थित आहे व आम्ही दोघं व्यवस्थित होऊन गेलो आता अ टेनशन नाही हम तथ काना बिचामुळे होऊन नल
बर झाले.
ह् दावाात एक स्पेशलिस्ट आहेडया. त्याचा फरक पडला भोतेक तिला कोणाचाच म्हणाचाच फरक पडला आहे. तिथ घेऊन गेल होताही.
बरं झालं. दाजींचा तेचा काही फोन बिन.
े आलेलते दिली त का आला नाही. आम्हाला येतोय कणी आम्हाला येते आणि ती पॅन्ट मोठी झाल्या भाऊ.